हातय आवाज तुमचा बोला त
हो
हम्म, हो बसवता का तुम्ही गणपती
हो मग
हो आमचा पण असतो. हा आमचा असत. पण, आम्ही ना सगळे मिळून आम्ही बाहेर बसवतो गणपती बा्पा हम्म..
हो
मज्जा येतती पण, बर का असं बाहेर बसवला का हम्म.. हा आहे? का मंडळात म्हणजे सगळे जण अस दीड, दीड हजार काढतात आणि मग, बस होत. सगळेजण मिळून आणि मग सगळे जण मिळूनच सत्य नारायण पण असतं. पण, प्रसादच का माझ्याकडे असतं न तस होतच काम हो म्हणजे.. प्रसाद मझवन आयता ह माझ्याकडे येणारा आणि प्रसाद मी करायचा. अस काय माहिती पण कधी तर म्हटलं, आता या वर्षी मी नाही बनवणार कोणी पण बनवणार नाही. तुम्हीच बनवला पाहिजे असं.
हा मग तो छानपणत असेला म्हणतात.
तेय अस.
हो ना, काय आहे ना मग बाप्पाला तुमच्या हाताच्या प्र
हो मग उलट चांगलं ना, माझ्याच नशिबात प्रसाद बनवायचे. म मी ना, आमच्या घरात बनवते मग सगळ्यांना बोलून घेते सगळ्या गावांना बोलून घेते. आणि मग सोबतच बनवतो मग सगळ्याजणी पण प्रसन म बनतो आम्ही अस आता भरपूर वर्ष झाले त्याला तर नऊ दहा वर्ष झाले तस आम्ही बाहेर बसवतो ना म तस तसपासून मग प्रसाद आमच्याच घरात बनवतो आम्ही
चांगलं आहे ना पाई अच्या इथ पण वाचतो
हो सव्वा किलच बनवतो आम्ही
हा मग त्याला सगळं
हो सगळं तेवढंच तेवढंच हा सगळं तेवढंच घ्यायचं माते स्वा सवा किलो सवा हा सवा किला साखर स्वा किो रवा काजू बदम बिदणी सगळं सगळं म्हणजे काजू बदाम आपण थोडे घ्यायचे एवढे सभाग केलं नाही
वस आणि मग घी घी कमी करत असतील ना तुम्ही
हा थोडं कमी घेत दे नाही तर खूप होऊन जातो
हा बसू तला
आणतो सवा किलो पण घेता नाही मी एक किलोच वापरते मग
अच्छा
ते जे उरलेलं असत ना मग ते परत गणपती बाप्पा जवळ दिवा लावायला देऊन टाकत
हो तिथ आहे मग थोडं
हा मग तिथं वापरून टाकतो आम्ही
हा चांगय ना म
पण ते दहा दिवस इतकी मजा येते कोणाचा काय प्रसाद कोणाचा काय प्रसाद अस घर आहे आमचे सगळ्यांचा मिळून वेगवेगळा कसाद असतो
माच्या घराजव पण मंदिर आहे ना साईबाबाच साईबाबाच्या गणपती बाप्पा तिथं बसवलेले मूर्ती आहे महादेवाचे दुर्गादेवी हनुमंत म पा अस मूर्त्या आहेत मिरात
हम्म
हो ब तिथं पण मग बाहेर
आमचं पण गावात ना मारुतीचं मंदिर आहे ना हो ना मग तिथं बस होता का
हो बाहेर अगदी मोठ ओपन प्लेस सारखा आहे ना ओपन प्लेस मध्येच मंदिर आहे होा मग तिथं मोठा मंडप टाकून मग तिथं गणपती बसवता ेव हो मे वाटल्या दिवशी जेवण असत
हो ना हो हो मस्त ना मग
हम्म आणि म्हणजे सकाळी गणपती उठतील ना तसं मग आज रात्री जेवण देऊन देत तेी एखाद वेळेस बारा दिवसाचा पण गणपती उठतो ना हम्म जेवण वगैरे मग सगळे वर्गाने गोळा करतात को दोनशे पाचशे हजार तुमची
हा आणि सगळ्यांसोबत मज्जा वेगळीच येत
हो आणि सगळे कॉलनीचे असतना कॉचे सगळे बा महिला असतात
हा
मुली संगीत खुर्ची होते रोज नवीन नवीन खेळ होता
हा हा हा
लिंबू चमचा
ह ना
असे वेगवेगळे्या प्रकारचे खेळ होतात
मग कॉलनीतले सगळे मुलं असतात ना त्याच्यामुळ
हा लहानपण मोठे पण
हा ना हा नाही आम्ही नाही ठेऊत खेळ वगैरे कारण आमचेच घरातली सले रात त्याच्यामुळं
हो का
हम्म
नाही इथं आहे ना सगळे वेग वेगळे सगळे ण तेे क्ॉलनीसाठी वेगळे वगळे प्रकारचे लोक असतात एका एका म्हणजे एका समाजाचे नसत सगळे वेगवेगळे्या समाजाचे नसतात
बरोबर आहे ना
हा मग तिथं कोणी मग आपल्याला असं अनकम्फर्टेबल वाटतच नाही हा सगळं व्यवस्थित राहत काय हरकत नाही
हा काय हरकत नाही तेीच ना आणि मज्जा येते गावं उलट
उलट म वेगवेगळे असतना ना मग आपले नसतना त्याच्यात आपले राहिले का आपल्याला थोडी लाज वाटते
हा आमच ना असताना त्याच्यामुळे आम्ही नाही आज काही करत
हम् हम् हम् हम् ह मस्
हा ना मग मोठी मोठी माणस आहे ना त आपल्यालाच नाही आवडत ना आपणच मर्यादित असल तर बरोबरत ना ते
हो आणि इथं काही नाही मग सगळ वेगवेगळ्या समाजाचे असल्यामुळे कोणाला कोणाची पडलेली नाही राात कोणी कोणाला बोलत नाही असा हा विषय त्याच्यामुळे सगळे कार्यक्रम होता मग
ह
सगय मुलं त सुटली का मग आरतीला चला आरती रोजचा वेग ववेगळा प्रसाद असतो कोणाची काकडी कोणाचे मोती चमचे लाडू असत
हो हो आमते तसं की
हा पणाकडचे मोदक असत मग मोदक आता आमच्या इकडे हे याचेच करता गव्हाच्या पिठाचे
हा आमचे पण तेच राह्हता नाही आमच्याकडे उकडीचे नाही
नाही होताय ते आप
नाही होन नाही जमत खरंच नाही जमत मला पण नाही जमत नाही त्याच्या म जाम
हो ना ते आपण केलेलं नसतात आपल्याला त्याच्यातली माहिती नाही राहत आणि आपलं हे मगावरण तु पात तळवून द्यायचे
हा
छान लागत ना गावरां तो पळून
हा
हो गणपतीच्या उत्सव आ आता मुलांना बापरे नुसत ढोल वाजाचे चालूत होताई आमच्या कॉलेज लंडाान मुलं असा ना आता समजा तुमचे दहा दिवसात गणपती बसतील
हा
आठ दहा दिवसा अगोदरच त्यांची शाळा सुटली का घरी आले चालू हो त्यांच वाजणं त्यांना सांगा अरे आता बंद कर रात्री झाली दहा वाजले बंद कर बंद कर नाही ऐकतपर लहान लहान म्ह राखू
नाान पणची
होड आणि त्यांना कस आपण जेवढं खेळलेलो आहे ना तेवढं त्यांना मिळत
नाही ना तेवढं होत कुठं खेळायला भेटू राहिलं त्यांना
गावमध्ये राहिल आहे ना आपला आब तोडाय आपण चडावर चढायचो बोरतो बोरात जर झाडाला लागले ना शेतात गेलं तर म्हणजे संध्याकाळपर्यंत घरी नाही यायचो पूर्ण बोर झटकून आणायचो आम्ही
ह हा
आणि वेगवेगळ्या प्रकारचे बोर असायचे ना नेरू बोर असायचं ते चिने बोर पण येतं ना अगदी बारीक असत बघा
ते पण मस्त लागत हम्
आणि ते साधं बोर असत आंबट गोड हो
पण पहिल्यासारखे नाही राहिले हो नाही नाही पहिल्यासारखे आता झाड पण राहिले नाही बोरांचे नाही कांब्याचे नाही आहेय का कुठे दिसत का तुम्हाला मग दिसतात
नाही आणि बघा ना अशी बोरं येतात काई तुम्ही चाकुळे पण कापून खाऊ शकता त्यांना एवढे मोठे बोर येत
मोठ बोर
हा आपण कधी बघित लेलं नाही आणि बोर म्हणजे एवढा मोठा प्रकार येईल हे माहिती पण नव्हता आपल्याला
नाही ना
हो ना
नवीन नवीन प्रकार निघतो
हो आता घाटांच्या घाटांमध्ये जर गेलो आपण मग तिकडे आजही आपल्याला ते बारीक बोर येते ना ते झाडं दिसतात
हा ते झाड दिसत आपण
हम् घाटात हो घाटात गेलं तर आणि इकडे काही नाही हो तई इकडे गावखेड्यांमध्ये तर खूप म्हणजे कमी प्रमाण झालेलं आहे आणि आता शेती म्हजे े खूप कमी लोक करतात पूर्वी शेती जास्त करायचे लोक शहरात कमी जायचे कामाला आणि आता तर शहरात जास्त पळतात आणि शेती कमी कमी होऊन आणि बघा तई आता असं झालेलं आहे सगळ प्लॉट पडून पडून विकत लोक. आमच्या इकडे तर तेचे शंभर टक्के त्याचे
हम्म.
स्ःची शेती तिच्यात प्लॉट पाडून विकून टाकली.
हा.
बघा ना ह म्हणजे शेवटी ती आई आहे आपली तिला विकायला नाही पाहिजे.
समजलं पाहिजे ना हो समोरच्यालाच
हम्म नाही म्हणजे कितीही पिढ्या गेल्या ना. ती शेती आपली आई आहे ती आहे ना आपण आहे.
मग
पण काय करणार आता कोणाला कस समजावणार ते कळत नाही ना.
हम्म.
ह ऐकायला तर पाहिजे आपलं कोणी हम्म आता पाऊस पडत नाही पाऊस पडत. हाय भरपूर सुविधा आहेता बोरिंग करून घेता.
हा मग
आणि पाण्याचा स्रोत जास्त असल्यामुळे आमच्या भागात जास्त पाण्याचा स्रोत आहे.
नाही पडेल पाऊस पण मग सांगितलंय म्हणता बावीस तारखेला मग पडला तर पडला.
हो नाशिक पुण्याला काय मी तिकडे थोडस पहाड वरती येऊन जाताना मग तिकडे पडू शकतो. नाही इकडचा भाग आमच्या खालचा येऊन जातो ना.
ताई आपले ऐका ना दहा मिनट. झाले मग तुम्ही करता की मी करू. का नंतर करायचं हा मी करू का?
चालेल ठीक.
हो करते.